हॅलो?
अगं मी आता तुला कॉल लावालती ना तिथं एक मेसेज आलता बाई. हॅलो?
हॅलो?
हॅलो आवाज यायलाय का?
हां याय लागलाय बोल.
अगं मी तुला आता कॉल लावालती ना तर तिथं एक खाली मेसेज आला की ऑलरेडी हा कॉल झाला आहे आणि सुरू ठेवा म्हणून तर मी सुरु ठेवा ह्याला दाबलं का
तर दुसरा कॉल आला असेल मग, दुसऱ्या कॉलसाठी लगेच आला असेल
हां त एक कॉल झिरो मिनिटाचा झाला
हां होत असतंय तसं
असं कसं झालं?
काय माहिती आता कसं आणि मला तो कॉल आला आहे तो आलायच मग काय आवाज पण येईना, ना कट पण होईना कायच होईना किती विषार ते किती मी करते ट्राय पण ते काय होईनाच असं हे हँग झाल्यासारखं झाला.
आणि ते. ते जो फोस्ट नंबर होता बघ. तू तिला कॉल लावला ना विद्या नावाची. ट्रू कॉलर वरती तर ती म्हणली मी. त्या कार्या ॲप वरती नाही अस बोली ती.
होय.
हम्म.
अ. तिने मला स्वतःहूनच सांगितलं होतं. मग तो आधीचा नंबर पाठवला ती. अजून एक नंबर पाठवला.
तिला काय केलंलच नाही अजून. मग ते तिला ती जरा तू म्हणलीच ना. त्या हे एक बघ डोळ्याने. तर त्यांना कॉल केलता मी त्यांना मी वॉट्सअप. वर हाय पण पाठवला. पण त्यांच्या मोबाईलवरून लावणार लागणार. भलाय भले
तुझा नंबर लाग ना का.
हा.
काय माहिती मग ती. करत असेल जाऊन मग तिला तसे नंबर दिले आणि सांगितले व्हाट्सअप मध्ये जे टास्क कंप्लीट झाला म्हणून. स्क्रीनशॉट काढून पाठवतायेत ना त्यातून ते नंबर उचल म्हणून.
अ त्यातून घेतले वय.
सांगितलं मी तिला मग घेत असेल. घेत असल ती काय माहिती मग.
त्यातून नंबर आहेत ती बोलतायत की मुली एक एक कॉल का होईना पण घेतायत कि त्या.
आणि मग तिला बोल मग तिला तिला त्यांना मी सांगितलं. तर त्या बोलल्या की तुम्हाला मी नंतर कॉल करते. मग तुम्ही बोला अशा बोलल्या.
हम्म.
काय माहिती बाई जाऊ तिकड आता मी कसं तिला काय सांगणार तिचं मी तरी?
हो आता म ति व्हॉट्सअप वर आहे पण पा
तिला टाईप करता येत नाही ग.
ते नाही तू हे एका व्यक्तीला किती कॉल केलीस असे?
काय माहिती मी जेवढे लागेल तेवढे केले. मोजले नाही म्हणजे असं.
म्हणजे एका व्यक्तीला असे आट वगैरे केले अस का?
अ नाहीथ का पण काय आठवत नाही, मला चार पाच चार पाच केले असतील मी.
आठ नसतील केले.
हा हा. म्हणजे प्रत्येक टास्क मध्ये दोन दोन तीन तीनस वेगळ्या व्यक्तींना..
नाही नाही प्रत्येक टास्क मध्ये आता समज मराठीमध्ये आला आहे की नाही तुला टास्क. तसं मराठी मध्ये मी तीन चार तीन चार कर असे केले.
हा ह. आता मी तुला किती कॉल लावला माहितीय का माझा एकच मराठी एकच आलायचो. मी तुला किती लावले सहा हा सातवा कॉल म्हणून विचारल ग.
आता काय माहिती चालतं का नाही पण अग लागतोय तर लावू मग काय..
किती झालं तुझ टास्क?
आता म्हणजे हे पंधरा झाले त्या आहे ह्याच्याकढचे हे पाच चालू केले हो त्यातला एक आता झिरो गेला.
हम्म हा दुसरा.
ह म दूस
मग तुझ्या बहिणीला पण चालत असेल की एवढे कॉल?
ह म तिला तिला तुला आणि दोघीना आणि ती त्यांना एक केलता आणि आमच्या मम्मीच्या फोन ला म्हणजे असं नुसता ऍप आहे, त्यामुळे तिला एक केला असं चारच व्यक्तींना केलंय म्ह त्याच्या व्यतिरिक्त कुणाला केलाच नाही.
मग त्या व्यतिरिक्त पण टास्क करतो. त म्हणजे तिथून घे एक दोन नंबर उद्या ट्राय कर की.
हो आता उद्याच करायला पाहिजे.
हम्म. काय आणि मग? आज काय शुक्रवार स्पेशल?
इथं कुठं शुक्रवार इलकरंजीचा शुक्रवार असतोय.
होय इकडं असत शुक्रवार तिकडे नसतय.? मला वाटलं तुमच्या लोकांमध्ये ते जुम्मा असत वाडत जुम्मा असत
नाही नाही अग प्रत्येक गावाचा जेव्हा बाजार असतोय तेव्हा या आपल्याा शुकारल शुक्रवारी.
अच्छा मग तुमच्या गावाच कोणतं बाजारवार आहे?
बुधवार आहे बुधवार.
बुधवार आहे का मग तो पण नॉन व्हेजचाच वार आहे.
हो असं ते म्हणजे.. आपल्या इकड जसं हे अ लोक हे करतात क इकड कस ज्या दिवशी भाजतात गोष्टी असते ना. हो जास्त करतात ग.
मग तुमच्यात व्हेज जास्त खातात की नॉनव्हेज?
दोन दोन्ही पण असतयं. एवढं हे नाही दोन्ही पण खात्यात.
हम्म हम्म.
हॅलो.
हां बोल की.
दोनी पण गं.
हा हा. आता कसं हे पुण्यासारख्या मोठ्या शहरांमध्ये असं काय नसत्यातच वार. बाजाराचा वार. तर सगळ वार म्हणजे सगळ्याच वेळ - -
अ डेली डेली पण मिळतय ना तिथं त्यामुळं ते तसं
अर आमच्या गावाकडे गुरुवार हाय बाजारचा वार.
म्हणजे ते गुरुवारी नॉन व्हेज चालत नाही.
आमच्या गावाकडे म्हणजे खाणारे खातात. नाही खाणारे नाही खात असं.
हम्म हम्म.
तर खात नाही गुरुवारच.
अ पण तुमच्या घरची खातात का?
माझी सासू खाते एकटिच आणि माझे मिस्टर खातात.
हम्म. हम्. हम्.
तरी माझे मिस्टर लग्न झाल्यापासून खूप वार पाळायला लागले माझ्यामुळे तरी. तर आधी सगळ्याच वारी खात होतत ती.
आणि सासू. पण सगळ्याच वारी खात्या फक्त सोमवारी तिचा उपवास असतोय म्हणून खात नाही.
ह हा. हा.
नाहीतर ती काहीच पाळतच नाही. म्हणजे खात्याच.
आता ती विद्या म्हणून मुलगी होती ती. कोल्हापूरची होती का?
नाही ती इचलकरंजीची होती.
ति तशीच बोलली डायरेक्ट मी काय
मग तिचं कॉल लागत. नसतील म्हणून बोलली असेल तिकडे. असल वैतागली असेल नाही खर तिन त्या दिवशी मला फार ट्राय केली म्हणजे स्वतहूनच ती मला मेसेज करत होती की. कॉल करा. कॉल करा.
मग का काय माहिती मग. मग तिजा जर कॉल तेव्हा टास्क झाला नसेल. तील मग तिला पण करायच असेल. म्हणून म्हणत असेल.
हम्. पण म मला आता. ते कॉल मेसेज पण पैसे मिळतात असं कळलं की.
होय माहितीयेच की.
त्यामुळे ती म्हणत पण असेल त्याच.
हा. पण तिझ लागलंच नाही.
एक टास्क कम्प्लीट करत नाही तोपर्यंत पुढचा टास्क येत नाही ना काय येतो?
नाही येत. एक टास्क कम्प्लीट करायलाच लागतो. मग येणार तुला.
हा तेच म्हणायले.
हम्म. म्हणून पण मी काय केलो हे कॉलिंगच टास्क केलो. ना तर मग तसं काय नसतं तर मी पण नसते - - केलो कारण कोण बोलायला एवढं तयार नाही होत ना.
आता आता बघकि. त्या पोरी बोलल्याच नाहीत आगं.
आ.
हॅलो
हां
तू पो री बोलाला नाहीच म्हणल्या म्हटलं
होय तसच करत नाही ते हा टास्क जरा डिफिकल्टच आहे तस आणि तसं पण मी म्हणजे असं बोलतोय ना त्यामुळे पण मला कॉल करत म्हणजे हे बाकीच्या मुली
हा तू बोलती आहेस ना म्हणून
तशी बोल की नाही मी पण असंच! असलं विचारायच काय काय आता टास्क दिलंय म्हणून काय करायचं. हं हं
मग आणि काय करायला काल गेलतीस का भाजी आणायला.
तरी मी रोज जाते ते
काल गेल ते मध्ये मला तुळस घेतली ना मी मागे मागे म्हणजे तुळस आणली मी बाजारातून त्याला कुंडी आणायची होती. ते काळ्या रंगामध्ये असतात ना त्या
हा हा हा
म्हणल गावाला गेलं तरी जर पावसाळा चालू झाला तर ती राहते की काय पाणी ला घालायला लागत नाही एवढं
हा आणि थंडीत पण एवढं काय पाण्याची गरज नाही. अ हो ना हवे ना हे होत ते
हंहं उन्हाळ्यातच थोडं ह घालावं लागतं
हा म्हणजे कसं गावाला गेलं की ते पाणी घालायचं प्रॉब्लेम असला कि मग त मरतेत ग
हं हं
आमचे इथे एक मी मार्केट ना जाताना एका रस्त्यावरती असे कडिपत्त्याचे मोठं झाड आहे त्याच्या ना बिया पडतात ना खूप आणि त्या झाडाला खूप वास आहे म्हणजे कडीपत्तेच्या मग त्याच्याच बिया आणुन टाकलो त्यात एका कुंडीमध्ये म्हणजे माग ज्यात तुळस होती ना त्यात आता त्या बिया टाकल्या आणि तुळस वेगळ्या कुंडीत लावली.
ह हा उचल घे.
हम्म आता पावसाच वातावरण आहे तसं त्यामुळे ऊठणारच हो.
हं पण पाऊस अजून पडण झालाय की.
पाऊस जर नाही पडला तर आता मग लय महागाई वाढणार सगळ्या गोष्टीसाठी तयारच राहिलं पाहिजे आता
वय तिकडं झालाय काय तुमच्या बाबा
नाही, नाही अजून काहीच नाही आता माणस त पेरतात काय तशीच बसतात काय माहिती.
हो काय‌.
जिथं पाण्याचं ठिकाण आहे तिथं पेरतील की म्हणजे आता समज शेतात आमच्या बोर ते आहे बघ तिथं पण कसं पाऊस पाऊस आला तर पाणी ना तर कुठलं दाखवतील तीन चार महिने एवढं‌
हो
काय सांगता येत नाही काय घडालंय आणि काय नाही काय समजणाच झालंय. काय सगळं वेगळंच झालंय. आता गेल्या वर्षी किती दिवाळी आली तरी पाऊस पडतच होता.
होय.
आणि कधी ही किती आधी आधीच चालू झाला होता मे महिन्याच्या पण लय आधी चालू झालेला पाऊस.
म मागच्या वेळेस ना हो चालू झालता.
आणि चालू झालंय ते झालंय थांबायचं नाव घिना बाबा किती दिवाळी आली तरी तोंडावरती
पाऊसच होता.
हो दिवाळीच्या वेळेस पण पडलेला की पाऊस.
तेच कि. आणि थंडी पण किती होऊन गेली. त्यामुळे काय माहिती पाऊस पडल का नाही पडल.
असं म्हणाल तितकी पाऊस या वेळेस कमी हाय काय माहितीय आता.
कमी म्हणजे पडणार की नाही. कधी पडणार?
आता ऊन एवढं होतं. ते बाष्पी भवन किती झालं असेल
हा. नद्या तर कोरडल्या तच सोडा.
हा. मग ते बाष्पीभवनाचा पाऊस पडला पाहिजे की नाही तेवढा.
होय.
मग.
अकरा मिनिटाचा कॉल झालाय तुझा हा.